हॅलो, काय कराल्यास?
काय नाही बघ, बसले. तू काय कराल्यास?
मी पण बसलोय बघ. आता जेवण तेण झालं, आवरलं, बसलोय बघ. तुझं आवरलं का जेव?
आवरलं, आवरलं. हा, आवरलंय सगळं जेवण पण झालंय. मग बरं हाय तब्येत तेन? हाय बघ, माझं पण बरं आहे. हॅलो. हा, आवाज जरा कटालाय, कट याय लागलाय जरा बघ.
होय होय. मला पण तसंच व्हाय लागलाय अगं, तुझा आवाज. रेंजचा प्रॉब्लेम आहे काय?
होय वाटतं, बहुतेक रेंजचा आज प्राॅब्लेम आलाय.
हा, थांब हं बघते, मला रेंज आहे काय. रेंज जरा, कमीच आहे इथे.
हम्म हम्म, हम् मग?
नाही बघ आणि. मग तू काय सुट्टीमध्ये तेन, कॉलेज लाईफ मध्ये काय? कोर्स वगैरे केलास की नाही?
होय, झालंय कम्प्युटर क्लास झालाय की.
अं हा, काय काय शिकलासा कॉम्प्युटर मध्ये? होय, माझं पण झालंय बघ.
हं, माझं एम. एस. सी. आय. टी., टॅली, टायपिंग एवढे शिकले. हम्म, तू काय काय शिकल्यास मग?
पण मी सिटींग, टॅली, टायपिंग झालंय माझं पण.
आता सध्या सगळं, कॉम्प्युटर वरंच चालू आहे.
होय, शिकायलाच पाहिजे कम्प्युटर. म्हणून आणि एम. एस. सी. आय. टी. ला आता जास्त महत्त्व आलंय. कुठं पण जॉबला गेलं तर, पहिला एम. एस. सी. आय. टी. झाले काय? म्हणून विचारतात.
होय होय एम एस सी आय टी पण झाले का विचारतात सर्टिफिकेट हाय का पहिल विचारतात. मगच पुढच सगळ बघतात डॉक्युमेंट्स.
होय सर्टिफिकीट महत्त्वाच आहे. हम्म आणि काय कॉम्प्युटर शी एम एस सी आय टी मध्ये कॉम्प्युटर विषयी माहिती पहिला कस म्हणजे आपण कॉम्प्युटर कस आकडे मोड करायला एकदम सोप जातय कॉम्प्युटर मध्ये. आणि आपण दिलेल्या सूचनांवर ते प्रक्रिया करून अ माहिती पुरवतय ते इलेक्ट्रॉनिक्सच वस्तू आहे की.
होय
आणि कॉम्प्युटरचा शोध चार्ल्स बॅबेज म्हणून हयीत्यांने एकोणीशव्या शतकात लावल्यात. ते संगणकाचे जनक म्हणून त्यांना ओळखतात माहित असेल की तुला पण सं
हो होय होय माहिती आहे की.
आणि संगणक मुळ आपल्याला मनोरंजनाच्या कारात बँकेमध्ये परत ते शिक्षणामध्ये त्याचा जास्त उपयोग होते ना.
होय प्रत्येक क्षेत्रात आता कम्प्युटर लागतेच.
लागतेच आणि सगळ्यात म्हणजे माणसे आकडे मोड करायला भरपूर वेळ लागते संगणक काही सेकंदात आकडे मोड पूर्ण होतय ते पण पूर्ण होते म्हणजे मानवान दिलेल्या सूचनावरती प्रक्रिया करून सांगते.
होय होय ते आता कस माहितीय सगळ्यांना लागणारी वस्तू झाल्या ती पण आता कम्प्युटर म्हणजे आणि वेळ सगळ वेळ वाचवतय. ह
महत्व ते कम्प्युटर मुळ जास्त की म्हणजे वापरता येत हो झाली जास्त लागत नाही कोणत्या पण गोष्टीला. काय पण करायच असल की आणि आता तर प्रोसेसिंग ते ग्राफ डिझाईन वर वगैरे आले कि माहित असेल तुला.
होय होय
ते आपल्या गणपतीमध्ये पोर करून आणत नाहीत काय ते. टी शर्ट वगैरे हम् ते आता संगणकामुळे होय होय ते त्याच्यामुळेच ते तर हे झालय.
होय
आणि मेन म्हणजे संगणकाच सी पी ओ आहे सीपीओ ला संगणकाचा अस मेंदू म्हणतात मेन सीपीओ. असल तर आपल सगळ पुढ प्रोसेस चालू होतय आणि आता अ त्याच्यात दोन पार्ट असतात सॉफ्टवेअर हार्डवेअर मग हार्ड हार्डवेअर मध्ये कस आपण व ज्याला स्पर्श करू शकतो त्याला आपण हार्डवेअर म्हणतो मग त्याजात कस माऊस की बोर्ड
होय.
हम्, ते येते मग आणि सॉफ्टवेअर मध्ये काय आपण- म्हणजे आतल्या ब्राऊझर असतं. ते म्हणजे आत आतला पार्ट म्हणजे ज्यांना आपण शकत नाही ते.
होय होय तेच की, दोन भाग असतात त्याचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर.
हार्डवेयर दोन भाग असतात. आणि मेन म्हणजे आकडे मोड करायला लागणारा वेळ फास्ट वाचतो त्याच्यामुळं
होय वाचते. जे तासाचा कॅम काही मिनिटातच होऊन जाते.
होय आणि ते वर्ड मुळ तना आपला एम एस सी आय टी मधलं वर्ड त्यामुळं आपल्याला रे लग्नपत्रिका किंवा परत अस घराच अस आपल्याला कायतरी असं म्हणजे चित्रकला तेन त ते काढायला मदत होतंय त्या वर्डस मुळं
जाहिराती तेन तयार करता येते.
तयार केले. ते पर पत्रलेखन वगैरे छान लिहिता याच्यावर आणि त्याच्यातल्या सगळ्या अ वापरता येतात नाही. पेन्सिल रबर क्लर
व्हय.
हम्म, आणि एक्सेल मुळं कसं अ आपला आकडे मोड असतात ते फास्ट होते म्हणजे गणित कार्य ते एक्सेल मधनं फास्ट होते.
होय. एक्सेल मधनच होते.
होय आणि एक्सेल हे कसं अकाऊटंटवाल्या ना तर जास्त महत्त्वाचा लागते ने त्यांच जास्त करून तेच व्यवहारीकच काम असते की, बँके सारखं बँक ते तन जास्त वापरतात ते. परत आता आत होय होय. आणि आता साध्या साध्या ग म्हणजे शॉप्स वगैरे निघलीत तर अ असं कुठपण समज छोटं छोटं दुकान निघालं तिथे बिल करायला. कपड्याच्या दुकानात बिल करायला. कॉम्प्युटर लागतंयच.
होय.
आणि जास्त करून माहिती त्याच्यात आपण अ म्हणजे जेवढं असं केवढा हे करून ठेवणार आपल्या मेंदूत साठवून ठेवणार. परत ते योग्य वेळा आठवलं तर बरं असं होणार नाही त्याच्यामुळे संगणकात आपण माहिती साठवून ठेवू शकतो अन ते कधी पण वापरू शकतो. बघू शक
होय होय. फाईल्स तयार करून ठेवल्या तरी पण चालतात.
हो होय आला. त्या फाईलचं नाव आठवल त्या पण नावान आपण ज्या आपण नावान सेव्ह करतो ती फाईल ओपन करून बघून माहिती आणि परत आपण ओपन करू शकतो. परत आठवलं म्हणजे ते ओपन केले की आपल्या बघितल्यानंतर लगेच
होय होय, लक्षात येते. मगं ह्यांच्यात टायपिंग मध्यें मंग तुझं स्पीडं किती बसलं गं
माझं जे चाळीस बसलं क्रिकेट मराठी इंग्लिश दोन्ही केलोय मराठी इंग्लिश तीस चाळीस दोन्ही झाल्यांत माझंयातं
होयं
होयं
होयं माझं लवकरं हातचं नाही बसलां नाहीं त्यांच्यात
हं हां
हां
होमं
एस जीएसटी सी जीएसटी काढायचं ते शिकवल्यांत
होयं शिकवलेत की आम्हांला एस जी एसटी पणं करांयला शिकवलेत आणि सहंज सं म्हणजे त्यातलं जीएसटी मधलं ते पहिला पहिला जी एस टी होतं कांनी नुसतां.
हम्मं
ते पहिला शिकवलं मं नंतर ते झाल्यांवर मंग एस जी एस टी तेनं शिकवलं.
हां हां टॅली जरासं आंवघड जातंय, पणं एकदाचं बोटं बसलं की त्यांच्यावर त्यां कीज वरं मंग कायं वाटतं नाहीं.
होयं प्रॅक्टिस फुलं करांयला पाहिजे तेलां. टायपिंगलां पणं त्यां आलेला पणं प्रॅक्टिसशिवायं कायं उपयोग नाहीं
कांयनी
ते कीबोर्ड व सगळं हातं बसांयलांच पाहिजे
होयं आणि संगनक आलंय म्हणूंन बरं झालंय आपल्यांला त्यांच्यामुळं- आपल्या सगळ्यां चं आसं गोष्टी म्हणजे एकदंम सोप्या झाल्यांत. त्यांच्यामुळं-
होयं प्रत्येक गोष्टं तेम की हे कम्प्युट टरं मुळं सोप्या झाल्यांत, आणि आंता त्यां मध्यें लॅप टॉप पणं हायं म्हणजे आपल्यांला कुंठे पणं न्हेता येतंय करतां येतंय बॅगेतूंन.
सुधांरणा होऊन गेली, आता तर टॅब आल्यां त्यांच्या पं पणं पुढे गेल्यां आंता.
हो टॅब आहेतं, ते मोबाईल मध्यें पणं सर्व येतंच की.
होतं होयं.
सगळं माध्यमं जास्तं-
हम्मं
होयं. आपणं कसं ते टॅब तेनं असं प्रवासांत तेन वापरूं शकतो नां. होयं.
कसं कॉम्प्युटर कसं घेऊन जातं येतं नाहीं, एकां ठिकाणांवरुन दुसऱ्यां ठिकाणांवर घेऊंन जांता येतं नाही. लॅपटॉप वगैरें कसं घेऊंन जाऊं शकतं तयं नी
होयं.
मोठ्या शॉप मध्ये, कपडाच्या दुकानात तेन गरजेचचं हाय ते.
होय -होय.
हम्म. म काय नी ब
ठीक चालतय. म आणि कर तू. आणि मला माहिती पाहिजेल आय त्यावेळेला आणि तुला फोन करते.
हा चालतय - चालतय. आणि सांगते घे तुला हम.
हा हा चालतय.
हा हा.